हॅलो
हा बोल ना सानिका मस्त तू...... काय नाही निवांत तुझं कस चालय एज्युकेशन झालं का कमप्लीट तुझ?
तुझं झालं का एज्युकेशन कंप्लीट?
हो झालं ना हम्म..
हा केलं क एन्जॉय केला की तू म आणि कस चाललंय मग चाललंय माझं पण मस्त चालय आणि काय मग पुढं काय एज्युकेशनचं काय ठरवल्यास....
हो आता चालय जरा...
सरकारी नोकरीच बघणार आहे अच्छा कुठं म चौकशी करून आलेस का? काय तयारीत आहेस हो आले चौकशी करून जॉब
ण म्हणजे कामासाठी पण बग...
हो मी पण बघणार आहे की जॉबचा आता... चालू आहे प्रोसेस चालू आहे बघण्याची
का पण? अ ट्रिप मग कुठ कोणत रिसॉर्ट बुक केलेला?
आम्ही तोंडेली बीचच्या तिथला कोकणच्या इकडे गेलेलो तिकडचं रिसॉर्ट तिकडचं राहणीमान छान छान होत कोकणी भागातलं सगळं होत...
आग आत्ता......
एक मिनिटच झाला सांग...